हॅलो... हा बोला की
अं... हॅलो.
हा, बोला की.
हं हा, पाऊस हाये का तुमच्याकडं?
हूं, आत्ता थोडासा थांबलाय बघा. म्हणजे थांबून थांबून, चालू ए. चालू चालू... थांब का मग वागलेे ते.
होय का, हा हा. आमच्याकडे मी जरा माहेरी आलीय, माहेरी काय नाय पण आमचे जे सासरे आहे ना, असं बारडीनं कसं पाणी ओतत्यात फास्ट, एवढं मोठं.
आज तं पाऊस आलाय?
एवढा पाऊस असतोय, कोकण भाग आहे ना माझं साईड.
हां हां, वाटलंच मला, एवढा मोठा पाऊस असणार. हां हां.
तर बाहेर जाण्यासारखं काहो तिकडं काय नाही आणि आता तर कसं तिकडं कामाची घाई सगळी, रोपाची भाताची वगैरे.
हां हां, एकदम म्हणजे असं महाराष्ट्र कोकणाच्या ह्याच्यामध्ये आहे काय सुरुवात आहे ना. हा ठीक आहे म्हणजे एकदम आतमध्ये पण नाही.
नाही नाही कोल्हापूरपासून एक तीस किलोमीटर म्हणजे अ. करवीर तालुकाच येतोय सोडा आमचा.
हा हा ठीक माझी बहीण आहे ना पूर्ण कोकणात जिल्ह्यामध्ये. म्हणजे पूर्ण मध्येच सावंतवाडी.
सावंतवाडी म्हणजे मासुर्ली वगैरेकडे हा हा.
हा त्याच्या पण पुढचं गाव आहे त्यांचं एवढा पाऊस रे बाप्पा.
होय होय ते लई आतल्या साईडला आमच्या पुढं लई ते त्याच्यामुळे असणार तिकडे पण आणि वारंव ते एवढं.
दोन तीन महिने तर सूर्य अस येतच नाही एवढा पाऊस असतो कंटिन्यू रात. रात्रंदिवस चालू आणि त्यातनं पण त्यांचं लोकांच ना ते काम काय. थांबत नाहीत आपल्या इकडे घोंग मुडचून बसतात इकडे.
मग आमचं तसंच आहे ना तिकडं कस. रोपची घाई आहे आपण कस एवढा पाऊस असला तर छत्री घेऊन बाहेर शितोडे जरी असलं तर छत्री. छत्री घेऊन बाहेर पडतोय ना तसं आमच्याकडे नाही. किती जरी पाऊस असू दे त्यात बाहेर कामाला पडायलाच लागतय.
आणि कोण कोण घरात नसतंय बघा तिकडचे लोक.
नाही नाही आता ह्या दिवसात कोण नाही घरात व्हय.
हा.
तिकड कसं जास्त म्हणजे ऊसाचं थोडं असतं ओ म्हणजे सगळं भाताचं जास्त असतं ना रोपचं.
भाताचं काय काय करतात काय एवढं काय मी माहित नाही मला बट. तिथं माझ लहान बहिणीच लग्न झालतं ना गेल्या वर्षी.
हा हा.
मग तिला तिथं दिलय मग ती आमची दीदी राहिलेली दीदी सांगत होती मी काय अजून गेलेलो नाही आहे. मी गोव्याला गेलते तिच्यासोबत.
होय काय हा.
हा तिथं तर काय बोलायचं काम नाही गरम पण होतंय थंडी पण वाजत्या. पाऊस तर कंटिन्यू असा चालू असतोय असा चालू असतोय बोलायचं काम नाही आणि आमच्या इकड. मी मॅरिड आहे.
हा हा.
मी मॅरिड आहे माझे आता लहान बहिणीचे पण लग्न झालंय गेल्या वर्षी.
होय काय हां हां.
तिला सावंतवाडीला दिलय ती राहत्या गोव्यात.
होय गोव्यात असत्यात काय त्या.
हा गोव्यात असत्या ती ती आणि तिचे मिस्टर दोघं पण जॉब करतात.
हा हा. हा हा.
ठीक आहे मग तुमचं आणि काय- काय.
अ माझ्या कणी डोळ्याला बघा डार्क सर्कल असं म्हणजे भरपूर प्रमाणात - हाय त्याला काय करायचं असतंय?
म्हणजे ते डार्क सर्कल्स म्हणजे कधीपासून आहेत तुम्हास्नी ते.
ते कणी लहानपणी पण असायचं पण आता जसं जास्तच दिसायला लागलंय हो.
म्हणजे झोप कमी घेताय का तुम्ही?
झोप पण हाय सोडा तेवढी काय हे नाही कमी नाही.
कमी झोप असली बरच स्ट्रेस असलं कुठलं टेन्शन असलं ताणतणाव असले. तरी सुद्धा डार्क सलकल येत्यात. मग आता त्यातला तुमचा कोणता प्रॉब्लेम आहे झोप पण कम्प्लीट होते म्हणालाय तुम्ही. तरी पण तुम्हाला मी काही उपाय सांगते घरातले तुम्ही काय उपाय करता त्यासाठी का औषध वगैरे घेत.
नाही अजून कधी घेतलेलं नाही पण मी आता जे इन्स्टा ला ते दाखवा लागल्यात ना ते बघा. येलो कलरमध्ये काहीतरी अशी बॉटल असल्यागत आहे ते फिरवले की असं कमी येतंय म्हणतात.
ह तसं काय इन्स्टंट कोणतं नसतेच कधी. तरी पण कारण आता तुमचं एवढ्या भरपूर दिवसाच आहे म्हणल्यानंतर ते एकदम. म्हणजे जसं आता एकदम हळूहळू आले तुम्हाला एकदम तर एका दिवसात तर आलेलं नाहीये. होय ना हा मग जसं. तुम्हाला आलेय हळूहळू जाताना पण ते तसंच जाणार हळूहळू. ते पण जर तुम्ही व्यवस्थित त्यामध्ये म्हणजे- रोजच्या रोज जर व्यवस्थित युज केलासा वाप - वापरलासा ते तर त्यामध्ये जर तुम्ही अ काय म्हणता त्याला. कायमच कायमस्वरूपी व्यवस्थित रोजच्या रोज युज केलासाना तर त्याचा रिझल्ट येणार. तरी पण मी तुम्हाला काही तर घरगुती उपाय सांगतो. काकडी असते ना आपली.
हा.
अ फ्रीज मध्ये ठेवायची कट करून ना अ. कापायची गोल - गोल - गोल - गोल आणि फ्रीजमध्ये ठेवायचं एक दहा पंधरा मिनटं.
हा.
आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर ना ते घ्यायचे आणि आप. आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे.
हा.
डोळ्यांवरती ठेवायचं म्हणजे आपलं पूर्ण - हे आयब्रो आहे भुवई आहे आपली भुवई ते नाकाच्या तिथं. जे गोल आपलं खड्डा असते ना इथला.
हा हा.
तिथ पण असं झाकल्याशीे ठेवायची व्यवस्था. ते करू शकताय किंवा बटाट्याचा रस - बटाट्याचा रस काढून त्याचा पण लेप लावू शकतायसा नाहीतर - एलोराजेल कोरफडचा गर आपला ते हलक्यात - त्यांना डोळ्यां खाली लावायचा रात्री झोपताना.
हां.
मी असं - असं म्हणजे गोल - गोल - गोल - गोल मसाज करायचं ते लावून थोडसं गर लावल्यान.
करायचं का हा.
हेचा कोरफडचा गरीचा हलका- हलका मसाज दयचा झोप. झोपायच्या अगोदर रात्री
हा...
त्यानंतर मग अं बदामाच तेल असतंय आपलं जे भे तेच विकत आपल्याला.
हा, हा
त्याच पण ते नि हलक्या हातांन किण एक, दोन थेंब लावून जरी मसाज केला ना तरी पण तुम्हाना फरक दिसतील काय, बर तुम्ही रो सर्व जर व त्यामध्ये ठेवलासा सातत्य
हा
तरच तुम्हाला रिझल्ट भेटणार त्याचा नाही तर काय एक दिवस लावला, चार दिवस लावला नाही मग दोन दिवस लावला आणि चार दिवस लावला नाही असं, केलास तर तुम्हाला काय रिझल्ट भेट टणार नाही त्याचा, अं तुम्ही हा तेल युज करायला पाहिजे, त्यानंतर जास्त मोबाईल वगैरे पण युज करताय का म्हणजे, मोबाईलचं टायमिंग जास्त आहे का तुमचं?
म मोबाईलच थोडा आहे सोडा, जरा एक ऑनलाईन कामच असतं. ते चे ऑनलाईन हे घरा भरायला लागते थोडं.
हा, त्यामध्ये जर असं म तुम्ही चष्मा वापराताय, मोबाईल वापरतात?
नाही आता जरा त्रास व्हाय लागलाय डोळ्याचा, मला ते चष्मा घ्यायलाच पाहिजे आहो.
हं जरी नंबर असले तर चेक करून बघा जरी नंबर नसले ना तर आता ते मोबाईल्स क्रीन वापरतात बघा त्यांच्यासाठी वेगळे ते वापरू शकताय तुम्ही, होय ते ग्रीन, ब्ल्यू लाईटचे अस त्यात पर्पल कलरचे वगैरे म्हणजे ट्रान्सपरंटच असतात फक्त त्यामध्ये कलरच शेड थोडसं ऍड केलेले असतात, त्यामुळे डोळ्यांना एवढा ताण, तणाव येत नाही आपल्या डोळ्यांना.
हा, हा
हलका, हलका तुम्ही मसाज देऊ शकताय असा हाताचा, म्हणजे हात असं घ्याय चं एकमेकांवर घासायचं आणि हलक, हलक असं म्हणजे थोडं थुरंस अं असं, असं प्रेस करू शकताय तुम्ही डोळ्यांवरती. अधून, मधून विश्रांती द्यायला तासा भरायचा तचा भराजय हे पण तुम्हाला फरक दाखव होईल बघा ह्याचा पण आणि जर जास्त होत असतील म्हणजे तुमच्या घरात आणि कुणाला आहे काय तसे घरी म्हणजे?
डार्क सर्कल मम्मीला च आमच्या थोडा आहे तो.
हा म्हणजे त्यांच्या म्हणजे अनुवंशिकता पण असू शकत्या जर तुम्हाला लहानपणापासून आहे असं म्हणलं असा तर, अनुवंशिक ते जेनेटेकली असू शकते.
हा म ते जर आपण हे डेली यूज केलं तर ते जा, जातेय का हळूहळू जरी
म जर तुम्हाला जर जन्मता असलं तर मग अं ते तंसच राहणार, थोडंफार त्यात रिझल्ट येईल तुम्हाना खं तरी पण तुम्ही हे करून बघा उपाय, बघा मग कसं काय, काय वाढतय तुम्हाना. मग मला सांगा तुम्ही कशे वाटते नंतर मग आपल्याकडं म्हणजे मी प्रोडक्ट्स पण दे ते, हर्बल प्रोडक्ट्स आहेत ना ह ते मी विकते. म्हणजे तुमचा कोणता प्रॉब्लेम आहे, त्यावर ते एकने प्रॉब्लेम आहे त पिंपल आहेत, परत अं केस गळती आहे कोंडा आहे केसांमध्ये दुसरा आणि कोणता म्हणजे ते केसांचे दुभंग म्हणतात ना त्याला
हा
केसांना अं दोन तोंडी केस त्या वगैरे त्यासाठी हा फाटे फुटतात ते त्यासाठी तोंडावर तेलकट सु हूतंय चेहरा तर तोंडावर मोड्या येतात दुसरा आणि काय थोडं मुरळ पुरळ दुसरा आणि काय प्रॉब्लेम असत केल तर त्यावर सुद्धा आपल्याकडे आहेत
माझे ना हेअरफॉल भरपूर होतात आहो जस हां जस माझी डिलिवरी झाली कनी पूर्ण केस गळते अजून ते बघा बंदच नाही एवढे केस गळतात आणि पूर्ण अस पातळ सडपातळ झाल्यात केस
हूं हूं आता किती दिवस झाले तरी तुमची डिलिव्हरी होऊन
तरी आता सहा सात थोरला मुलगा आहे तो आठ वर्षाचा आहे आणि हा सात वर्षाचा आहे
हम् आता तेच उपाय तुम्ही व्यवस्थित झोप घ्या खाणं पिणं व्यवस्थित ते ठेवा जेवणामध्ये कांदा काकडी हेचं थोडंसं ठेवा असं प्रमाण सॅलडच वगैरे हा भोबळ्याचे बिया वगैरे
त्याच्यासाठी कोणतं केस वाडीसाठी तेल येतं काय उपलब्ध मिळतेय काय
आहे तेल केस वाडीसाठी पण तेल आहे, परत कोंडा साठी पण आहे. केस गळती थांबत्या, परत वाढत त्या केसवांचा म्हणजे कोरडेपणा तेन कमी येतोय
हम्म ते कनी अं माझ्या एका फ्रेंडने सांगितलेलं कसं मला जास्वंदची फुलं दहा ते बारा अ परत त्याच्यामध्ये कडीपत्ता थोडी मेथीची दाणे ते असं तेलात कनेक वाटत
हा ते पण करू शकत तर तुम्ही जर तुम्हाला जर बाहेरच विकत घ्यायचं नाहीये तर घरी पण तुम्ही करू शक त्याच आपलं खोबरेल तेल त्यामध्यें जास्वंदाची फुलं कडीपत्ता कांदा मेथ्या परत काळं तीळ आणि म्हाका मिळते महीती काय म्हाका ते झाडं असतात बघा छोटे छोटे रोपट हा तो म्हाका आणि जवस हे कालून घालून कनी पाणी असं पूर्ण ते काळं हुसपतुर ना ते ते आपण जे घातलेले जिन्नस आहेत ना सगळे ते पूर्ण काळे होऊसपतुर म्हणजे त्या पूर्ण अर्क उतरूसपतुर ना त्याचा अ ते तेल गर कडवून घ्यायचं आणि कडवून झाल्या नंतरना ते पूर्ण जिन्नस काळं पडल्यानंतर मग थंड झाल्यानंतर ना गाळून आपण तुम्ही पण ते पण युज करू शकताय तुम्ही खर माझ तर म्हण हा बर ते रोज मेरी पण आता आलंय बघा रोजमेरीचं वॉटर तयार करायचं
वाॅटर
हा रोजमेरीचं पाणी तयार करायचं
कसं करायचं हो ते
करायचं ते रोजमेरीची पान मिळत्यात ऑनलाईन भे त्यात बघा रोजमेरची पान आणि लवंग आणि जा स्वंदाची फुल्लं मेथीच हे भिजवायचं आणि ते निथळून घ्यायचं. आणि ब स्प्रे बाॅ टलमध्ये भरायचं आणि रोज स्प्रे करायचं आपली म्हणजे केस असं ओपन करून ना तिथं तिथं भांग भांग पाडून थोड थोडं स्प्रे करून घ्यायचं.
हा ओके ओके थँक्यू हं सांगितल्याबद्दल.
हम्म वेलकम, झालेय लिमिट थांबुदे काय?
झालंय झालंय.
हा.